हॅलो काय. अ मग आपण आज. कुठल्या विषयावर बोलूया वगैरे झाले की नाही तुझ. झालंय बघ. काय करलेस तू. मी भांडी बघ.
आपण आज गणपतीच्या सणावरून बोलूया.
होय चालतेय की बोलया.
हम्म तुमच्याकडे गणपती कसा साजरा करतात तुमच्या घरात.
आमचा गणपती. असतय की आमच्यात गणपती तुमचात गणपती आहे.
हाऐ की आमच्यात पण गणपती आहे. सकाळी लवकर उठून घरात.
ते पहिल्या रात्री ते हो.
आणि दुसऱ्या दिवशी ते छान असं खीर करतो आम्ही गणपती यायच्या आधीच.
होय आमच्यात बी तेच असत.
आम्ही गणपती यायच्याधी दारात रांगोळी वगैरे काढून. रात्र भरते गणपतीचं डेकोरेशन करून. सकाळ उठत मुलास नाही आवरतो.
उपवास धरता. हरताळीचं उपसवास धरता काय.
धरतुकी ग. तुमच्यात हे तर न असते ना ब ग गौरीच पूजा त्यां मांडत असताना तुम्ही.
हो एक गवर ग ग गंगा गवर दोन्ही असते.
दोन्ही असते का.
हम्.
पूजा पण कसं मांडतासा.
पूजा पण करतोय सकाळी उूटवून सगळं पोळ्या तर निवत असते पोळ्याच.
हम् हम
हम्म.....
तसं असते. सगळं आवरून प्रत्येक साहित्य जे जे त्यांना आवडतय ते. गोड पदार्थ त्यां नां ठेवतो. मग, अरध्या दिवशी गौऱ्याां. आमचं तर.... स्टॅनवर आहे की, याच्यात. पाण्यास टाके, पाण्यास टाकेपासून जाऊन घेन येतो आम्ही.
हा हा हा आम्ही पण तसं करतो सो.
गणपतीचे पाय माहित आहे की.
आणि त्यांची मुलं?
मुलं बी, मा मुलांचं का तेवढं एवढं नाहीये. बायक तेवढं माहित आहे.
त्यांची मुलं, शुभ आणि लाभ.
हा हा तेवढं का हे नाही, फक्त बायकांच माहित आहे, बाकीच तेवढं का जास्त हे नाही.
हम्म ते आमच्या ह्याच्यावरूनच असतं ग ते सगळं. आपण घरात सगळं कस हे करतो. सेम तसच असते, तुमची मुलं सगळी अस पूर्ण लिस्टच आहे त्यांच. त
बरोबर बघू एक, चाल इंशटा विडिओ बघुण पण काही करते ते.
बर बर
चांग नंतर फोन लावतो बरं तुम्हाला चालतय ठेवू.
हा ठेव.